हॅलो.
हॅलो हा बोला की.
झालं जेवण.?
आता जेवणार बघा.
होय आमचं झालं.
लवकर असतय तुमचं.
ह आमच लवकर असतय बघा. भूक लागते लवकर.
अन एक सवयच आहे सोडा. लवकर जेवायची सवयच अशी पहिल्यापासूनच
हा अन मी जेवते लवकर पण आजच लेट झाला. ते जेवते मी पण लवकर होय
झालं आमचं पण आता झालं गणपती सीझन आणि थोडे दिवसानंतर चालू होतय शिलाईचा
हा
जुलैमध्ये आता वट पौर्णिमा झाली म्हणजे शक्यतो ऑर्डरी चालू होत्याात ना सप्टेंबरला गणपत
हा हा हा
ते एक झालं की काम चालू होतंय म्हणायचं.
तुम्ही कुठं इथं दत्तनगरमध्येध राहलाय हाय ना
हा
किती नंबर गल्लीत
एक नंबर एक नंबर एक नंबरला
ह हॅलो आवाज अडकतोय तुमचा
हे काय चाललंय?
काय नाही बघा आता जेवायचं
पण तेच आई आता वारीला जाणार जेव्हा आईवारीला जाणार चाललंय तिझं तेच म्हंटलं आवर बाई साहित्य भरून ठेव सगळं मी झाला अजून अजून आठ दिवसानं
हा हा
मंगळवार का बुधवारची जाणारी चार किंवा पाच तारीख काहीतरी पडली वाटतं. नाही मी पण जाणारहे आता दहा दिवस राहिले म्हटली अन ते ब्लाउज वगैरे सगळे शिलाईला टाकलेेले ते घेऊन ये म्हटलं व्यवस्थित बघ आधी इथं आणि मग हे कर
हा हा
ठीक आहे तिला सवय आहे जायची त्यामुळ तिकडं पाऊस झाला भरपूर आज
होय आणि इकडे बघा काय झालय.
इकडं काय कधी पडतोय काय माहिती पडल तेव्हा पडल
पावसाळ्यात उन्हाळा आणि उन्हाळ्यात पावसाळा
लोकांसारखंच झालेलं आहेत.
होय
लोक कशी व्यवस्थित आता राहत नाहीती. त्यामुळं सगळं हे होतय. कडक का अस आभळ एकदम स्वच्छ आहे सगळं
होय.
चंद्राभोवतीच तेवढे जरासे ढगगोळा झालेत तेवढंच
दुपारीच तेवढं एक चार ठेंब पडल्यात.
हा इथं पण इकडं पण झालं तेवढंच पडलं आणि बंद झाला.
हा म आणि काय?
ते आता चाललंय आवरायचंच
आता शिलाईला बसताय की उद्याच मग
आता नाही आता अजून शिलाई बंदच आहे मध्ये अक्षय तृत येच्या अगोदरच्या ऑरड्री झाल्यानंतर मग परत नव्हतं थोडस चेअर कवर एवढंच होतं.
हा.
मग आता झालं दोन महिने गॅप झालाय त्यामुळे आता गणपती सीझनच काही खरं नाहीय.
हा.
खूप दिवसानंतर बसले असं शिलाई पण शिव वाटत नाही आणि मनच होत नाही बसायला.
होय.
सवय लागे पर्यंत थोडेसे तर मैत्रीण पण असती एक मग ती आणि मी दोघं मग शेजारी शेजारी असेल घर तर मग इर्षेवर शिवलं जातय. लांब लांब म्हटल्यानंतर काय असं होत नाहीये एवढ
डिझाईनचे वगैरे सगळे शिवताय का?
हा मोठी छत पण असतात. डिझाईन
हा हा
अ त्याच पण चालू असतय ना ते.. त्यांनी काय सगळं फोन वगैरे देतात त्यामुळे काही टेन्शन नसत.
हा हा
सगळं त्यांच असतंय.
होय
ह सगळं त्यांच असतंय. कमी पडलं वगैरे तर देतात पण त्यांनी
हा हा
गणपती सीझनमध्ये कस सगळे तुकडे तुकडेच असतात. नवीन चालू झाल्याबरोबर शिवायला कंटाळा येतो कारण सगळं वर्षभराच जे तुकड अर्ध मिन अर्धा मीटर, एक मीटर असलं कापड असत ते फेकून देत्यात आणि गणपतीच्या कारण छोटी छत असत्यात ना वरती घातलेली घरातले डेकोरेशनला
हा आमच्यात पण मशीन आहे गारमेंटची पण काय शिवाय काम होत नाही त्याच्यावर मुलं लहान नाही. त्याच्यामुळे काही शिवू देत नाहीत.
हम्म... नंतर शिवायचं. काय नंतर हायच काम करायचं. मुलं छोटे आहे. तोपर्यंत त्यांनाच पहिलं बघायचं.
होय मुलं झोपली वाटते.
नाही ती भांडी घसते.
हा
चाललं असेल टीव्ही वगैरे बघायचं काहीतरी
स्वतःच घर आहे का तुमचं?
हा स्वतःच घेतलंय. आता झालं एक दहा वर्ष
होय
हम्म हम तो तिकडे गेलाय.
नाही. आम्ही कधी नाही गेले तिकडे.
नाही गेला
नाही.
गेला कि तिकडे कासपठार बघायला जावा. कोयना धरण ते बघायला जावा. भरपूर बघायला तिकडे
होय
त्याला वेळ काढूनच गेलो पाहिजे.
होय होय कुठं डे नाईट असत्या. त्याच्यामुळे कुठं वेळ भेटत नाही. दिवाळीतच थोडं सुट्टी मिळाली की
नाही. दिवाळीत पण होत नाही. असं आम्ही पण दिवाळीत पूर्वी मुलं लहान असताना जायचो.
हा
पाडव्याच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या सकाळी सकाळी जायचं. कारण आधीच बुकिंग करा कराय लागतय सगळं गाड्यांचं म त्या काळाला जायचो बघा सकाळच लवकर निघून आपलं हे व्हायचं. मग आता कस प्रवास कंबरही दुखते त्यामुळे करायलाच मागत नाही, मुलांना आवडत, एक जण हो म्हणत एक जण नाही म्हणत. मग गप्पसा घरातच, माझी भाऊ जाई असती फिर.. वरा बचत घटाचे अध्यक्ष... तो पणे आणि असत सारखं फिरत भावाबरोबर.
हा हा.
नानिजला जाऊन आली आई म्हटली असं दे बाई म्हटलं बरं झालं.
आ हा ह.
आणि ते अध्यक्ष असल्यामुळे तिकडे मुंबईला पुण्याला त्या बायका घेऊन जायला लागत.
हा होय होय.
त्यामुळे ते चालूच झाले, मग अशीच म्हंटली बघा अजून स्वयंपाक व्हायचंय. साडेसात पाहुणे आठ वाजलेले. आजून तोपर्यंत तिकडच्या बायकांच्या जमल्यात बायका. बोलवाय लागले तिकडं मीटिंगला मग काही खरं नाही म्हटलं आता..
ह ह ह..
स्वयंपाक पण करून देत नाही त्या त्या आईला.
हां..
ते आल्यावरच करते चालू असते मग. ठेऊन जातय ना सगळ, एकट्या नंतर किती करायचं होतय. त्री भाऊ मटिंगच्या ठिकाणी नेऊन सोडत.
तुमच्या आई मग कुठे शेतात वगैरे असं काही जातात का?
जाते की शेतात पण आमचं शेत पण आहे. द आंबे आणि... फणस होते विकायला ते जात होते घेऊन, फुलं असते ती आमची. घरची फुलं निघतात ना गलांडीची, निशगंधाची ह्याची असते ती.
हा हा.
आणि मार्गशिर्ष महिन्यात पण आमच्याही वेण्या करून विकती असं. हा, राणीवेनी हा.
हा.
जास्तय, घरात बसून काय करायचं होतं.
होय.
मग शेतात वडील नको जाऊ म्हणते ती, आपली पेन्शन य ती तुला पैसे देतो भागेत नाही ग. मग घरात बसली की म्हणजे एकदा जेवली की दिवसभर जेवत नाही. काय करू सगळ्यात नि गे... भूक पण लागते आणि विसर पडतोय बाकीचा सगळं हा. ती किती पण पाऊस पडला की नाही. तरी पूर्ण राणाला ती आणि धाकट भावाचा धकटा मुलगा आहे तो पूर्ण राणाला वेडा मारून... नत पावसात पण
होय.
सगळी ओरडत असते ती, ही आपली दोघंजण जातात आज्यांनातू फिरून येतात शेत बघून.
आणि कसं आहे चार माणसांच्यात गेले की एक, दोन घास एक्स्ट्रा जे जातात.
हम हम. ए तिथं चुलत भाऊजव पण लागते ती आणि आत्त्याच्या मुली पण दोन नाते ती. त्या दोघी जणी असते तीच... सर सारख्या त्यामुळे एवढं काही असं नडत नाही म्हणजे.. आता वारीला पण जायला ती चुलत भाऊजइ, चुलत भाऊ आहेत. तिच्या जोडीला.
हा.
त्यामुळे आणि गावातलीच आमच्या वारीची म्हणजे सगळी दिंडीतली लोकं गावातलीच आहेत सगळी शेजार आच्या गावातली येते ती सगळी ओळखीचीच झालेत.
हा.
काय एवढं नसतय टेन्शन. पाऊसच येतोय का काय त्या काळाला पावसाळा असला कि मग जरासं कधीतरी हाल होत्याती.
हा.
असतंय तिथं कसं भात वगैरे असतोय ती भात खात नाही ज्यादा मग हाल होतेती जरा जेवणाचे
हा.
आता भाऊ पण म्हटलाय म्हंटली तो पण म्हटलाय मी पण येणार आहे चार दिवस वारीला येऊ दे म्हटलं म्हटलं काय करणारईस बाई गप्प बस म्हटलं आता काय म्हणू नको जी एक मुलगीे आहे ती एक इंजिनिअरला आहे एक सहावी ला सातवी ला गेलाय काहीतरी बारका त्यांच असतंय की चालू नाही घरची कसं गाई वगैरे शेतात घर आहे मग सगळं बघायला लागतंय ना. वडील कसं बीपीच्या वगैरे गोळ्या चुकून आजारी बिजारी पडलं तर टेन्शन येतं म्हणून त्या भावाला जायला मिळत नाही. आई किंवा भाऊ दोघातलं घरात पाहिजेच कोणतरी मग एकटंच म्हटल्यावर हे होऊन जातंय परवा म्हटली किडं आलं म्हणून दारात दुधाच्या किटल्या ठेवून दिल्या कमी दूध होतं ती कुत्र्यानेच किटली पळवली.
अरे बापरे.
मग ते किडं यायला लागल्यात म्हंटली मग घरात यायला लागलं ना सगळं. घरात बसल्यावर पत्र्यात वगैरे कुठं दिसणार आहे ते म्हणून म्हंटली दार बंद करायला लावलेलं. काय केलं म्हटलं दूध तर म्हटली दिलं वतून कुत्र्याला मग काय करू कुत्र्यानं किटली न्हिलिया. आणि त्याची लाळ पडली असली तर म्हणली डेअरीत दूध भरपूर असतंय ना
होय होय.
कशाला म्हटली नुकसान करायचं बाई सगळं दिलं कुत्र्याला म्हटलं किती होतं दोन अडीच लिटर होतं म्हटली म्हटलं जाऊ दे आता काही नशिबातंच नव्हतं हो मग काय करणार.
हम्म.
ते बाहेर ठेवलं म्हटलं की असंच होतंय मग हे कसं दुधवाला आला की बरोबर हे बरं पडतंया तो एक येतो तो वेळानं साडेआठ नऊ ला येतो
हा.
पूर्वी कसं संध्याकाळचं न्यायची नाहीे फ्रीजमध्ये ठेवा म्हणायची आता फिरतेती ती बर्फात ठेवतेती त्यांचं त्यांनीच सोय करतेती.
हा हां मग चांगलंय.
अ नाही ते बरं पडतंय उलट.
होय.
फ्रीजमध्ये ठेवायचं म्हटलं की सगळं साहित्य बाहेर काढून आपलं ठेवायला लागतंया.
होय.
मग त्या दुधाची दोन भांडी मोठे टोप मंग बसत नाहीती तेवढे
हा.
उन्हाळ्याला मग जास्त दमवतंय उकाडा जास्त असतोय ठेवणार कुठं दूध
होय होय.
तेच प्रश्न आहे सगळ्यात जेवायला काय केलंय मंग.
जेवायला काय भाकरी मटकीची आमटी घेवडयाची भाजी भात एवढीच की.
घेवड्याची भाजी. आमच्यात घेवड्याची भाजी मी आणलंय. पोरगंच खात नाही त्यामुळं अवघड झालंया. त्यांच्या नाईटला द्यायची. मटकी पण खात होता केवढं चांगलं. मटकी पण खायची बंद केलीये त्यानं.
होय पोरांचं असच असतंय बघा.
नाही खूप आवडीनं खायचा. वांग मावशीकडे गेलो की नाही कि ती भरलं वांग करती ते आवडतं. खायला आणि हिथ मी केलं मसालाच जादा झालाय. नकोच बाई म खातच नाही मग तो. म्हणून ते आता फोडी करती. गपवानी करती खावा. आवडतंय त्याला त्याचं ते खातो, आणि काय त्याला पाहिजेल ते करून खातोय त्यामुळे विषय येत नाही त्याचा लय. बिना टेन्शनच काम आहे आमचं. चंद्र आलाय केवढा भारी वाटाय लागलाय.
मी असं गच्चीवर वगैरे झोपाय असलं की भारी असतयं, पण आता संध्याकाळच एकदम थंडी पडाय लागली ज्यादा.
होय, आता थंडी आहे आता.
हो मग घरात पण फॅन लावला तरी, गार अस वाटतंय मग ते पोटात दुखतंय म्हणून म्हटलं नको. व वर झोपायला खाली झोप
झालंय पोरगीचं आमच्या तसच झालंय, आम्ही फॅन लावाव म्हणजे सवयच आहे ना त्या फॅनची. पोरगीची आत्ताच तब्येत बिघडलीच थंडी वाजून तिचा पोटात कळ घालतेय.
नको नको. आमचं नाही आमचा आठवीत असताना ते तिकड नॅशनलला खेळायला लखनौ ला गेलता. तिथं एसी रूम हॉटेलच्या
हा.
आणि फॅन पण पोरं लावून बसायची, तिथं कोण तुमच्या हॉटेलात बघायला येते ती कशाला कोण येते बुक केली‌ शा म्हणजे मा